हॅलो रेंज नाही वाटत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा बोला मला नाही ना आल. हा हा आला आला आला.
ते रेंज मध्ये आले तरच येतो. हा चालू ये एक मिनट
त्याच्यावर त्याच्या बरोबर काय वरण आहे का? आधी डाळ हा रात्री हा थोडाच घ्यायचा भात.
हा थोडाच ये देते एक पाच मिनटं थांबा.
हा हा चालेल चालेल. होऊ दया गरम हा. बरं बर आज किती मिनिटं आले.
काय एक दोन मिनिटं झाले असतील.
याचा तर कार्यक्रम आहे तिथ तर काही दिसत नाही आज आहे काय
काय माहिती कधी आजच आहे
नाही पण तिथ काही
आज नसत लायटिंग लावलेली आहे पण
हा आज नसल कार्यक्रम आहे पण ते सांगल का झाला का
ठेवा
हा बंद केला का